हां बोला
हा म्ह जी घरी
होय तु तुम्ही हे कसे करता इडली कशी करता
इडली आयना अ तांदूळ ता - हा होतय की पण पात्रात मेन म्हणजे ना भांड चांगलं पाहिजे
हम्म
वाफ वाफ न जाण्यासारखं असतात ना ते भांड पाहिजे आणि कसं करायचं अं सकाळी भ सकाळी तांदूळ आणि तांदूळ दोन ग्लास असेल तर वाट एक वाटीभर हरभूर डाळ घ्यायच हे सॉरी उडी डाळ घ्यायच आणि ते ते भिजत घालायचं एकत्रच भिजत घातलं चालतय भिजत घालायचं आणि त्याच्यामध्ये ना हे घालायचं हरभुर डाळ घालायचं एक मुठभर आणि ते सगळं भिजत मिक्स हे एकदमच सगळे वेगवेगळे भिजत घालतात पण घालायचं नाही एकत्रच भिजत घालायचं आणि ते का आठ तास भिजायला पाहिजे मग सकाळी जर घातलं तर भिजयला संध्याकाळी मिक्सरला बारीक लावायचा आणि सकाळी करायचं आणि सकाळी करायचं असलं तर अ पोहे एक दोन मूठ होण्यासारखं लई घ्यायचं नाही थोडंस घ्यायचं पोहे भिजवायचं आणि मिक्सर लावायचं आणि त्यात ते घालायचं
हम्म
मग ते पूर्ण झालं ना मग ते आता एक एक जण इनो घालतात किंवा आपला सोडा घालायचं इनो घातलं की छान होतय
हम्
मग इनो घालायच आणि ते फेटायचं एका हिजनाच फेटायचं असं आणि मुठ घालायचं आणि करायचं खरं वाफ न जाण्यासारखंच भांड पाहिजे व्यवस्थ असल्या कि मग त्याला करायला बरं पडतंय असं भाये भायेर वाफ गेला ना तर होत नाही व्यवस्थित आणि ही जाळी कशी असत्या आपण खाली ठेवल्यानंतर न वरची जाळी त्याच्यात दुसर दिसेल पाहिजे अशी होल वाली असत्यात ना
हम्
ते खाली काय तर त्याच्यावर नको अस दु सऱ्या ठिकाणी म्हंजे बाजूला पाहिजे त्याज्यावर त्याज्यावर ठेवल की म त्याची वाफ हायना वरती लागत नाही तुम्ही कसं करतासा
मी तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडदा डाळ आणि ते मिक्सर वर काढताना त्यात थोडेशी आरधी वाटी पोहे आणि थोड्याश्या मेथ्या
हा हा
असं मिक्सर वर काढायचं रातभर ठेवायचं हे करायला
हम
अ हे करायला आणि त्यात सोडा आणि मीठ घालून करायच
हो हो म इनो इनो पण घातल्याना छान होतंय खरं
नाई मी अजुन घातलं नाही कधी
नाही आमची सासू घालत्या भांडं पण छान आहे नवीनच आणलेलं आहे जुनामध्ये पण छान होत होत आणि खाली ना पहिल्या स्टार्टिंग म करताना तेल जरा जास्त लावायचं म्हणजे दुसऱ्यांदा चिटकायला बघत नाही हम् छान होते खरंच स्पंजी होतय
स्पोनजिस व्हायला पाहिजे तुम्ही सांगितल ना तुम्ही सांगितल्या पद्धतीने एकदा करून बघते मी.
हा.
इडल्या कशा स्पॉन्जी छान लागतात आणि सांबर कसं करतात?
सांभर जास्त कधी मी केले नाही म्हणजे एकदा दोनदा केले होते पण सांबर ह मुलं खायला बघत नाहीत. ते तिखट असते म्हणून ते चटणी सगच खायला बागतात.
हम.
हम्म सांबरला काय स डाळ आणि सगळ मिक्स डाळी आपल्या तुरडाळ मुगडाळ मसूर डाळ आणि बटाटा.
हा.
वरच बटाट्याचे साल काढून बटाटा. शेवगं हे तेन सगळं घालायचं आणि आपल्या दुसऱ्या कुठल्या फलेभाज्या तर पाहिजे असेल तर ते घालायचे आणि ते कुकर लावायच.
हम.
टोमॅटो त्याला फोडणी द्यायची इथं आमच्या घराजवळ कर ते छान झाल्त चिंच घालतात त्याच्यामध्ये
हा मग ते मी करून बघितलं पण मुलासनी कस माहितीय का त कट असल्यामुळे ना ते खायला बघत नाही ते स्पॉन्जी आणि ते इडली चटणी खातात मग. छान लागतं मलासनी तुम्ही कसं करता सांबार?
हे करायचं अ डाळी हम्म. सगळ्या भाज्या कुकरला शिजवायच्या बटाटा कांदा टमॅटो त्या सगळं शिजवायच् डाळी बरोबर तर डाळी सग पाणी येत सगळं घालून सगळ्यात गरम चांग त्याला घोटायचं चांगलं. आणि मग कढई मध्ये हे करायचे फोडणी करायची.
हा हा.
त्यात हम हे सगळं घालायचं मग अ झालं लाल तिखट लाल तिखट आणि हम्म. सांबर मसाला. छान होत.
मी कधी नाही केले ते एकदा केले होते पण ते मुल काही खाल्ले नाहीत. चटणी चटणीच करते खोबऱ्याची ते छान लागते म्हणतात मुलं. हम.
होय. खोबर्याची का खोबऱ्याची चटणी मध्ये हे करायचं बरं का डाळ घालायचं डाळ.
हा हा घालते की.
हम्म छान लागतं बघ आता. आमच्यात सांबार ही लागतं आणि चटणी लागते.
हा हा.
मी आपल्या सोप्या पद्धतीनं करते सांबर बाकीच्या त्याला काही कर बसत नाही.
नाही आमच्या तर घरात वच्या ना ते पण तुम्ही जर सांगितलं ना तसंच करत ते पण.
हम्म
कारण आमच्या ते घरात खायला बघत नाही पहिल्यापासून ते कधी हे केले नाही ना ते सांबार सग खाललाथ
होय का
हम्म आपे केले तरी पण त्या आप्यासने चटणीपाला विचाराला चटणी केली असते
होय
हम्म खोबऱ्या चटणी द खाऊन त्यांना सवय झाल्याय खोबऱ्या चटणी झाल्यात त्याच्यामध्ये ना भाजलेल्या शेंगापून घालायच्या चटणीमध्ये
हो का
शंगा खर हा शेंगा खरपूस भाजून घ्यायचं आणि त्याचे साल त्या काढायचे आणि त्या डाळ्यासंग ते पण घालायचं छान लागतं छान येते
होय का
बाहेरची बाहेरची कशी चवी त्यांना
हां
तशी चटणीत सवित्या छान होत ते प हम्म
हम्म मी अजून कधी घातलं नव्हतं घालून बघायला पाहिजे
हां हां
ब कस आहे एकमेकाच्या पद्धती कळल्या का नाही त्या पद् करता येत ना
हा होय
कॉमन पेशा थोडं वेगळं
हा एकंे नाही पद्धत पण मि
आपण एकाच एकाच पद्धतीने करत असतो ना म एकमेकाला विचारलं की कळतं ना की आपण हे घालतो ते घालतो हे घालत नाही ते घालत नाही असं असतं ना असं म्हणजे ज्या ज्या ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या इडली म्हणा बटाटे वडे करायची पद्धत पण प्रत्येकाची वेगळी असते असं आपे ढोकळा ढोकळ तर किती प्रकार
बटाट्याची भाजी पण एक एकजण कसं करतात पूर्ण आपण शिजवून घेतल्यानंतर ना त्याला आणि परतो एक जण परतत नाही नुसता फोडणी घ्यायचे आणि ते बटाटा जरा असं गरम केलं की झालं
हा
आणि फोडणी घाल त्यांना आपण कांदा घेतो की जण कांदा घालत नाहीत डायरेक्ट जिरमी हेंग आणि अ मिरचीचा तो आलं लसूून पेस्ट मिरची पेस्ट केलेली असत कि नाही
हम्
ते मिक्सर लावायचं आणि डायरेक्ट ते कढीईमध्ये फोडणी घालतात आपण तेगळं घालायचं आणि बटाट मॅशरायं त्याच्यात
हम्म
ते पण छान होते भाजी.
बरोबर आहे.
हा एकेकांची पद्धत हा पद्धत सगळ वेगवेगळे असते ना ते,
ना
एकेकांच काय काय आहे काय माहिती काय. मीठ जर नसल आपण हू म्हणून जर मसाला घालून जर केला ते चांगलं होत नाही आणि काही न घालता ते चवीला लागतय.
बरोबर आहे. काही काहीची मसाल्याची चव तशी असते हो.
हा हो
मसाले म्हणा करायची पद्धत म्हणा ते तेही असते.
आमची चुलत आती होती ना तिच्या हातचं मी बघितलं जस ती करत्या तसच आपण जर केलं ना तस होत नव्हतं आणि ते जर त्याच्या हातच त्यात जिर मोहरी पण नसायचं पण एवढी सगरी लागायची. एक भाकरी का दोन भाकरी जाणार
बरोबर
होय हा हा मी किथ तर बघ. ते आपण घरात मसाला हे तेन घालून केले की चव लागणार नाही. आणि अशी ती भाक भाजी करायला बसणार झुणका हे तेन आणि मी लगेच ताट घेऊन ती मला सारखं म्हणणार. हे खा ते खा म्हणून, मी तिला म्हणणार मला ते खायचं हे करून दे. ते करून दे लगेच करून देणार पण चवीला पण लागत होतं.
हम्म.
आणि तेच आपण किती काय, काय मसाला घालतो हे घालतो पण अजिबात टेस्ट येत नाही त्याला,
हे मात्र खरं.
हा एकेकांची झुणका करायची पद्धत पण वेगळी आहे. डाळीचं पीठामध्ये सगळं घालायचं
हम्म
आणि ते पीठ भिजवायचं.
हम
आणि आत मग पीठ भिजवून करून मग त्यात फोडणी फोडणीमध्ये ते ओतायचं ते आणि मग ते कशी उकळी येईल तसं ते घट्ट होतंय. तुम्ही कसं करतासा?
हम्म हा मी पण बऱ्यापैकी तसच करते. फोडणी करायची त्याच्यामध्ये ते पिठामध्ये सगळं घालायचं आणि ते पिठ त्यात घालून मग आपलं पाहिजे तसं आटायचं. मग पातळ हव असल पातळ नाही तर मग थोडस कोरडं करायची पद्धत वेगळीच आहे. कोरड करताना आपण अ फोडणीमध्ये ते घालायचं ना ते कोरडं पिठलं बरेच जण करतात.
हम्म हम्म आम्ही तशी करते. पण ते पाण्यामध्ये भिजून करतो ना आपण डाळीचं पीठ मी ते कधी नाही. ते आमच्या बाजूला इथ भाडेकरी होती नागपुरची होती ती करत होती. तिझं मी बघितलेलं.
हम्म
हम्म ते अस पाण्यात भिजून करून टोमॅटो, कांदा
हम्म
हे सगळं घालून ती करत होती. पण छान होत होत ते. मी ते कधी ट्राय केले नाही. बघते ते एकदा करून
कांदा, टोमॅटो वगैरे घातलं की मग ते होत. म्हण चांगलं लागत. एकदा करून तर बघा की,
बघते करून बघते मी ते कधी केलं नव्हते पाण्यात
हम् आपण कायतर ठर नवीन काय ठरवण करायचं तर हे करायचं एकदा दोन एक थोडसच ट्राय करायचं
हम्म
होत का नाही बघायचं झालं चांगलं ठीक आहे नाही झालं आपण काय तर शिकलो म्हणायाच म्हणजे त्या ह्याच्यातनं काय शिकलो असं म्हणायचं.
हम्म
हाय कणी
होय. नवीन काय तर बघायला तर शिकायला मिळालं.
शिकायला मिळाला आणि एकदा नाही जमला दुसऱ्यांदा जमेल. तसं नाही करायच स्वयंपाक आहे. शेवटी त्याचं कसं आहे. आता आजची परफ आता आज आपण कधी भाजी केली ते परत केली परफेक्ट जमते असं नाही. पर अजून परफेक्ट जमते नाहीतर नाही जमत असं जमल
हा
मे कशी जमते तशी शेवटी स्वयंपाक हे तो कला हाय ती स्वयंपाकाची आपल्या हच्यावर हाय कधी नाही नाही कधी कधी तिखट जास्त होतं कधी कधी मीठ जास्त होतं
होय होय ते पण होते ते हा एखाद्या वेळेस आपून गडबडीच्या नादात एखांद्या वेळेस चटणी एक्स्ट्रा जाते होतच ते कधी कधी ते हा हो मिठीच कमी पडतय
हो
माझ परवा परवा तसच झालं होत कुकरला लावले केले भात मी ते डब्यात घातले आणि मीठ घालायचे लक्षातच नाही अस पहिल्यांदा झालं अस कधी म्हणजे कमी पडतय भातात मिठ तेन पण मीठच घातलेलं नाही असं पहिल्यांदा झालं
माझं पोरगं म्हणतय बिन भाताचं मीठ
मी म्हटलं तू उरपाट बोललास म्हटलं नाही ग ममा तस तुला सांगित